आवाज आवाज ऐक हो मला तुम माझा
यालाय यालाय तुमची तब्येत वगैरे ठीक नाही काय जरा. हा अचानक जर असा आवाज का? एकदम का हळू आणि दबल्यासारखा यालाय म्हण त्यांना म्हटलं ग.
तवाला बोलाय ईना झालं जास्त करून त्याज्यामूळ तशी वाटालंय.
पाण्याने गुळ व्याग करा आणि शांत वाटे पुढं अस. आणिण साखर वगैरे काय खाऊ नका थोडं जास्त म्हणजे गोडव्यान कस हो ते खायच नाही ते खडीसाखर खा अजून चालते. ही आपली जी रेग्युलर साखर असते ना घरी आपण वापरतोय. ही याचं प्रमाण थोडस आपण कमीच ठेवायचं कधी पण करणी ही आता मला. म्हणजे सांगण्याच कारण काय अ. मी तर मिठाईचा एवढा शौकीन होतो की का मला मिठाई म्हटलं की नाही मी असं. घरी अस आणलय आणि आपण जरी समजा दोन दोन पेढ वगैरे दिले तर मी काय करायचं. कोण नसलेलं बघायं पटकन दोन तोंड टाकायच आणि एक हातात घेऊन बाहेर पडायचं मला एवढं मिेठाइचा शोक. मला आधी पण नंतर का मिळ. ठाईचे अतिसेेवन पण आपल्याला बरोबर नाही. हा आणि एक सांगण्याचं कारण काय. ह्याच्यामध्ये जी शुगर किंवा जी मिठाई बनवताना काय जे पदार्थ वापरलेले असतात ना. ते आपल्याला खाताना चांगलं लागतात. पण नंतर त्याचं नंतर त्याच. त्रास होतात आता होत नाहीत ते जवळपास आ. मी मध्यंतरी बघितलंय अक्षरशः तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं ना. आपण ह जी पेडे मना. बेकरीचे प्रोडक्ट ह्याच्यामध्ये कसं. इसेन्स म्हणा जे काही फ्लेवर्स वगैरे असतात हे. सगळे ऍड करतात त्यामुळे त्याला च चव आलेला असतो.
हो.
ज. ह्याच्यात आज एखाद्या आपण हॉटेलमध्ये जरी गेलो.
हा.
तर जे आपण जेवतो ना ह्याची टेस्ट वाढवण्यासाठी. ती सुद्धा ती आपल्याला त्यात इई सेन्स किंवा हे घालून दिलेली असतात.
होयच की बरोबरच.
तुम्ही विचार करा तुम्ही घरात सगळे मटेरियल आणा चांगलं. काय आणि सगळे ब्रँड. आणि करा मग त्या हॉटेल सारखं का होत नाही आपलं.
होय ते बरोबर आहे कीं मग.
हा मग मला म्हणण्याच.
आपण त्यात कोणतंही टाकत नाही ना लिक्विड.
हो आता ते अजिनो मुठो म्हणा किंवा. त्याच्यात टाकायचा कलर.
बरोबरयच.
आपल्या घरी जे आपण खातो ना ह्याची. ह्याच्या लेवलला कुठलाच पदार्थ येऊ शकत नाही. आज आपली आमठीे. आपल्या जेवणाचं कसं होते आज आपली आमटी किंवा आता तुम्ही नॉनव्हेजच म्हटलं. नॉन व्हेज तुम्ही आज केला संध्याकाळी झाला संध्याकाळी खाणार. जर राहिलं तर उद्या गरम करून खाल्लं तर उद्या त्याची परत टेस्ट वाढलेली असते.
होय.
तुम्ही अजून एक दिवस प ठेवून खल्ला म्हणजे गरम करून तर अजून त जी टेस्ट वाढलेली अस त्या.
होय.
पण तेच तुम्ही हॉटेलमधलं आह ना. आणि आश ठेवा उद्या गरम करून खावा त्याची टेस्ट कमी होत जाते परवा आणि जर खाल्ला ना तर. त्याला ते खाण्याच्या योग्यच राहत नाही ते.
होयाचकी.
हा मग ह्याच्यामु. कस आपण आपलं कसं ठेवलं की टेस्ट वाटत जाते आणि त्यांच ठेवलं की टेस्ट बिडत जाते मग खरं कुठल आणि खोट कुठल हे आपल्याला बघता आलं पाहिजे आणि आपण बघा कुठल्या विषयावरून कुठं आलो एक आपण तीर्थक्षेत्राचा बघालतो घरातल्या मिठाईवरून डायरेक्ट आपण हॉटेल पर्यंत आलो पण मिठाईचा जर बघितलात ना अक्षरशः तुम्ही मिठाई मी जवळपास एवढं खात खायचो मिठाई पण ते करताना जर बघितला तुम्ही तर परत मिठाई खायचं तुम्हाला धाडस पण होणार नाही
ह ह
मी स्वतः त्या क्षेत्रात काम केले
हा हम् मिठाईच्या
मिठाईच्या क्षेत्रात म्हणजे नाही नाही नाही नाही मी अकाउंटिंग ची जी बिल्ल वगैरे मी करत होतो ना त्या एका पार्क तिच काम करत करत होत मी आणि मला तिथलं जे त्यांचं प्रोडक्शन होतं ना
हा
हा जे त्यांचं प्रोडक्शन होतं की ते कसं असायचं की मिठाईची चव वाढवण्यासाठी जे काही फ्लेवर्स म्हणा काय हे म्हणा हे सगळे टाकून ते त्या साध्या पदार्थाची टेस्ट वाढवायची फक्त आणि ते कसं सगळं अस केमिकल्स बेसच असतं लिक्विड बेस आता समजा त्यांच्याकडे अशे सुुद्धा काही फ्लेवर होते आता आपण घरी बिर्याणी वगैरे करतो
हो
घरी केलेली बिर्याणी आणि बाहेरून आणलेली बिर्याणी फरक असतो
फरक असतो की
बाहेरच्या बिर्याणी ते जेवढी मसाले आपण खाऊन झाल्यानंतर त्यातले मसाले बघून जर नेक्स्ट टाइम जरी कराय गे तरी सुद्धा होत नाही ते
हो
हा अक्षरशः त्याच्यात सुुद्धा फ्लेवर वापरतात
अ
म्हणजे बघा लोक टेस्ट साठी लोक आपल गिराईक वाढण्यासाठी काय काय करतात आणि आपण आपल्याला तेच चव लागते म्हणून खाातो पण दोन घास चवीणं खा खा जे खातोय त्यांच्यामुळे आपण आपल्या घरातल्या चांगल्या अन्नाला नावं ठेवायला चालु करतो आम्ही एवढं चांगल करतोय चांगलं कावतो
होय ते मात्र खरं आहे सगळे तसेच असतात
पण ज्यावेळी मला हे कळाल ना त्यावेळी मी स्वतः म्हटलं की यार आपण जे घरात खोतोय ना ह्याची चव दुनियेत कुठ पण खावा नाही दुनियेत कुठल्या पण हॉटेलमध्ये किंवा कुठेही खावा घरातल्या प्रत्येकाच्या घरात जे जीवन असते ना त्याच्या तोडीस कुठेच नसतं
ह ह
हा
मला भरपूर मला भरपूर गोड आवडते भरपूर भरपूर गोड आवडते मला साखर चहा जरी घेतला तर चव जाणार नाही दिवसभर असा
मी तुम्हाला एक सांगतो मी माझ्या मला कित्येक जण म्हणतात काय कि तुला काय असं शुगर वगैरे आहे का म्हणजे चहा न पिण्याचं कारण काय मी जीवनात माझ्या चहा कधी माझ्या जिबेवर पडलाच नाही आणि मी कधी पिलाच नाही चहा
चा घेत नाही सा
कधीच नाही
ह ह
पिऊन बघितल्या आणि तो चहा कसा लागतोय हे सुद्धा मला माहित नाही
भारी आहे की मग
ही ही
आमच्या घरातले एवढे मेंबर आहेत ना फक्त तिघे ते चौघेच प्यायचे बाकी कोणीही चहा पित नव
हम्म हम्म मला पण चहाचा शॉक होता पण आता नाही आता कमी केलं
नाही कमी करायचं कमी म्हणजे कस मी म्हणजे कस आम्ही सांगितलो म्हणून नाही ते प्रत्येकाला एक कसं असतं एक जे झालेलं असत तुम्ही मानू माणसाला पाणी हे आपल्याला मूलभूत गरज आहे हा पाणी हे आपण पेत जातोय पेत जातोय त्याच काय आपल्याला जस् तहान लागते त्या प्रकारे आपण पेत जाणार बरोबर पण ज्या वेळी तुम्ही पाणी मिळणार नाही त्यावेळी तुम्हाला असं कासावीस होत की मला पाणी कधी मिळेल आणि सेम हे लोकसनी चहाच्या बाबतीत झाले
होय
हे जर नाही मिळाल तर आपल्याला कसं होईल काय होईल हे त्यांच्या डोक्यात याय चालू होतं हम्म
हम्म आता मगाच्यान घसा दुकाला दुकाला म्हणून मी साखरच खाल्ली
नाही नाही साखर खाय दिली तु तुम्हाला मी मगाशीच म्हटलं की थोडं जे् खायच कधी पण घसा कितीही दुखूदे काय मची फायद एवढी आहे की तुम्ही सुद्धा विचार करू शकणार नाही की आप आप आपल्याला ये काय चाललंय काय नाही आपल्या कि आपल्या बॉडीमध्ये येवढ फायदा आहे त्याचा एक तर अ ये ना ज्येष्ठ मधान घसा सुधारतो लस त्याच्या हन प हा जेष्ठ ज्येष्ठ मध
ज्येष्ठ मध वेगळं असते का
हा ते असं कसं लाकडाच्या काट्या असत त्या छोट्या छोट्या त्या काय करायच आपल्या आयुर्वेदीय दुका दुकान वगैरे असतं ना ते काहीतरी वीस पंचवीस रुपयेला एक तोळा मिळत ते
हा हा
ती एक काठी जर तुम्ही तुम्ही जेवढं चगळाल कणी तोंडात
हा
तेवढं त्याच्यातून रस याय चालू होतो आणि त्यावेळस ना कसं लाकडाचं असल्यामुळे ते अ आयुर्वेदिक असल्यामुळे ते तस थोडं चव कडवट गोड सर आस वगैरे असत कॉम्बिनेशन ते पहिला खायला चांगलं वाट वाईट काय बरोबर लागत नाही पण जर एकदा तर मला सवय लागली ना त्याची
तर तुम्ही कुठेही जाव ते एक जर तुकडा टाकला तर दात दातामध्ये सगळी साफसफाई राहते. दुर्गंधी जाते दुसऱ्या घासातलेर राहतोय. आपल पोट साफ राहते. तिसरं आपल्या चिडेवर हा हा.. ते छोटे असतात बघ काड्या बरोबर आणि ती मऊ असत काट जरी चांमल.. चाव लाग नाही तुम्ही असं कात्या कात्या निघल्यासारखं निघतंय त्याच्यातून...
हम्म हम्म... ते माहित आहे हळद हळद आही मध खाल्ली तर...
हळद आणि साखर...
हळद आणि मध...
हा हा हळद मध खातात कोणी हळद अ मध आनी... मिरी असते ना ही बारीक करून खातात... खोकल्यासाठी हम ते चांगलं आहे. आम्ही त हे म्हणजे नॉन व्हेज करलो ना.. कि मटण वगैरे किंवा चिकन वगैरे असं खाल्ल्यानंतर आम्ही ते अक्षरशः जेष्ठ मध आणि पा